हॅलो.
बोला मॅम.
नमस्कार मॅडम. मी कार्या ॲप च्या माध्यमातून आपल्याशी थोडस बोलणार आहे. तुम्हाला वेळ आहे का बोलायसाठी.
हो हो नक्की.
तर आपण आज फळांविषयी बोलू. खाद्यपदार्थ विशेष म्हणजे.
हो हो.
तर अ-शीतर आणि प्र प्रकारचे असतात. गोड, तिखट, आंबट. परत अजून थोडस कडवट पदार्थही असतात. आंबट पदार्थ असतात. तर आपण फळांबद्दल बोलूयात. फळ आव आता आपल्याला अनेक प्रकारचे फळ बघायला मिळतात. बाजारात.
हो.
जस कि सफरचंद म्हणा. सफरचंद ते खूपच म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाच आहे. सफरचंद खाल्ल्याने आपलं लहान मुलांसाठी खूप चांगल आहे. त्याने आपल्या रक्त वाढीसाठी खूप छान आहे. सफरचंद हे खाल्लंच गेलं पाहिजे. लहान मुलांसाठी मोठ्या माणसांना बी खाल्लं गेलं पाहिजे. निदान दिवसातून एक एक वेळा एक सफरचंद तरी खाल्ला गेला
हो बरोबर बरोबर. आणि प्रेगन
प्रेग्नेन्सी मध्ये पण खूप छान. हो बरोबर. हो बर खाल्लं गेलं पाहिजे. कारण ते आपल्या बाळालाही खु आपल्या बाळालाही ते प्रोटेक्ट करतात ना ते. कसं प्रोटीन भेटतात ना ते फळांमधून.
हो बरोबर.
आणि खजूर खजूरचे महत्त्व बी तसेच आहे. खजूर तर आपल्याला रक्तवाढीसाठी हे खूप महत्त्वाच आहे आणि जास खर तर म्हणले गेलं रक्तवाढीसाठी हा चांगला उपाय आहे, की रोज स सकाळी उठून खजूर खाणे.
बरोबर बरोबर.
त्याने आपले रक्त तर खूप प्रमाणात जास्ती वाढत. अ जस म्हणल गेल की की डॉक्टर सांगतात आपल्याला, कि तुम्ही ब्लडच्या इनसुलीन लावा.
हो, बरोबर.
आणि डॉक्टरहि देखील आपल्याला सा सल्ला देत्यात कि तुम्ही घरगुती उपाय करा. तुम्ही रोज खजूर खा. तुम्ही रोज सफरचंद खा. हो रोज फळ खा निदान एक तरी फळ रोज खाल्ल गेलं पाहिजे. आणि आता तर आपल्याला नवीन नवीनच फळ बघायला मिळतात. जसं की पेरू झालं पेरू पेरू तर हा आपला पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत.
हो बरोबर प्रस
पेरू हो. पेरू म्हणल गेल्यावर चिक्कू चिक्कूचे बी तेचं महत्त्व आहे. जसं कि आपण चिक्कूचा शेक सुद्धा करू शकतो. आपण प्रत्येक फळांचा चे शेक करू शकतो. तो. जसं मँगोचा पण करू शकतो. मँगो हो मँगोचं शेक करू शकतो आपण. मँगो शेक मँगो मिल्क शेक करू शकतो.... फक्त हे तर लहान मुलांनाहि आवडतो मँगो मिल्क शेक असं लहान मुलांचं... फेव्हरेट असतो हा मँगो मिल्क शेक...
हो, बरोबर आहे....
सफरचंदाचा ज्यूस हि आपण करू शकतो... वयस्कर माणसांनाही आपण सफरचंदाचा ज्यूस करून देऊ शकतो. कारण, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांचं खूप हे खाल्ल्याने फळ खाल्ल्याने खूप त्यांना चांगलं अस... त.... त्या परत झाले केळी. केळी हि आपण वजनवाढीसाठी चांगली असते केळी.....
बरोबर.....
किंवा लहान मुलांसाठी सुद्धा चांगली असते के... केळी खाल्ल्याने लहान मुलांचहि वजन वजन वाढायला मदत होते.....
मदत होते.... आरोग्य पण चांगलं राहतं केळीमुळे. रोज सकाळी एक केळी... खाल्लीचं गेली पाहिजे असं म्हणत...
हो.... आणि जसं कि जास्तीत जास्त आ... त्ता यंगर मुलं बॉडी बनवण्यासाठी... सुद्धा आता केळी वापरतात.... केळीचं सेवन करतात. दररोज दोन केळी खातात.... ती तब्येत वाढीसाठी सुद्धा चांगली असते केळी.... आता तर तो काय नवीनच फ्रुट निघ्याले निघालेला आहे... ड्रॅगन फ्रुट म्हणून आहे..
हो हो ड्रॅग..
ते ड्रॅगन फ्रुट खायला थोडसं अजीब लागतो, त्याची... चव हि आपल्याला समजत नाही कि हा ड्रॅगन फ्रुट कसा आहे असं... काही ड्रॅगन फ्रूट घेतले आपण ते व्हाईटवाले ते थोडेसे असे... अळणी लागतात....
हो....
आणि जे आपण पिंक कलरचे घेतो ज्यातून पिंक कलरचं वरून... रून त्यावर पिंक कलरचं कवर असतं त्याला.... आणि आतून असे छोट्या छोट्या बारीक बारीक पिंक कलर कलरच्या कि पिंक कलर मध्ये... मध्ये काळ्या बिया असतात....
हो, हो, बरोबर....
ते.... तर ते थोडसं असं थोडसं गोड लागतं किंवा जे व्हाईट वालं असतं ते थोडसं अळणी लाग... त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची चव आपल्याला कळत नाही.... म्हणून क्वचितच आपल्या देशामध्ये ड्रॅगन फ्रूट खाल्लं जातं....
तसं त्याच्यातून खूप विटॅमिन, प्रोटीन, वेगवेगळ्या प्रकारचे, आपल्या शरीराला मिळतात....
विटॅमिन मेन म्हणजे आपल्याला फळांपासून हे विटॅमिन मिळते....
बरोबर,
वेगवेगळ्या फळांचे वेगवेगळ्या विटामिन्स, प्रोटीन, मिळत जातात आपल्याला फळांबद्दल,
फळांमधून बरोबर आहे आणि औषधांमध्ये पण फळांचा समावेश.... केला जातो विटॅमिनच्या औषध मध्ये लहान मुलांचा मॅगो फ्लेवर, स् ऑरेंज... फ्लेवर असे फ्लेवर फळांचे असले तर मुलं देखील, देखील आवडीने पितात ते नाहीतर, मग ते कडू लागत तर मग, ते फ्लेवर असत फळांचे तरच त्यांना चांगलं वाटत ते,
बरोबर आता जस मँगोच झालं मँगोला आपण मिल्कशेकही बनू शकतो. मॅगोचे आईस्क्रीमही बनवू शकतो आपण,
हम्म
जस मुलं थोडा कंटाळा करतात खाण्यासाठी मग आणि लहान मुलं तर, काही बी खाण्यासाठी कंटाळाच करतात.
हम्म,
आपण त्यांना कुल्फी करून देऊ शकतो. आंब्याची आईस्क्रीम करून देऊ शकतो. किंवा आपल्या खाना आपल्या महाराष्ट्रात पुरण, पोळीसोबत खाल्ल्या जाणारा पदार्थ म्हणजे आंब्याचा रस. हा ते काही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या घरांमध्ये बनव
बनवल्या जाते बरोबर!
आईस क्रीम तर ती चांगली म्हणजे ती खाल्ली खाल्ली गेली पाहिजे ब आईस्क्रीम आपण ह खाऊ शकतो. लहान मुलं पण खाऊ शकतात आईस्क्रीम आणि आईस्क्रीम हा पदार्थ म्हणल्यावर लहान मुलांना तर खूप आवडतो.
बरोबर बरोबर!
आणि त्यानंतर झालं आपण केवीच्या फळाबद्दल बोलू किळीच फळ हे म्हणायलाे गेलं तर आपल्या पांढऱ्या पेशी साठी खूप उपयोगाचा आहे.
बरोबर!
कारण ते आपल्या पांढऱ्या पेशी वाढवत. आपलं रक्त कंट्रोलमध्ये ठेवत.
हो नकीच बरोबर!
किवीच्या फळ खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. त्याच्यापासून आपल्याला, प्रोटीन भेटते, आपल्याला विटामिन भेटते, आणि ते आपल्या डॉक्टरही देखील डॉक्टरही सल्ले देतात आपल्याला कि, तुम्ही पांढऱ्या पेशींसाठी केवीचं फळ खावं असं
साठ खूपच उपयुक्त ठरत ते केवीचं फळ
केवी च फळ आणि आता स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी तर जसं म्हण की सगळ्यांचा आवडता फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी
हो हो!
स्ट्रॉबेरी स स्ट्रॉबेरी आईस्क्रीम हा सगळ्यांचा फेवरवरेट असतो स्ट्रॉबेरी. म त दिसण्यात पण अशी वेगळीच दिसते म्हणून खाण्यात मजा येते
मजे
हो आतून तिची बाहेरून इतकी फिनिशिंग की चांगली असते तिचा शेप चांगला असतो तिचा कलर चांगला असतो पर त दिसणे त अशी द उठून दिसते आपल्या डोळ्यासमोर कि नाही असं आपण हो तर आपण तिच्याकडे आकर्षित हो तिच्याकडे आकर्षित होऊन जातो आपण की नाही हे वस्तू आपण खाल्ली गेली पाहिजे ल अस म्हणजे स्ट्रॉबेरीचे पण महत्त्व असतात स्ट्रॉबेरीचे पण आता काही लोक आता शेत स्ट्रॉबेरी जाफल
हो
स्ट्रॉबेरी चॉकलेट स्ट्रॉबेरी आईसक्रीम हा पूर्ण फ्लेवर हे असे बनले जात
बरोबर
पेरूच ह तसच असतं पेरू आपण घराघरात लावले जातात आपले बाहेर झाडं लावले पेरू झाडांना पेरू ते कसे असतात ना ताजे ताजे अस एकदम खायलाही छान वाटते
हो
आणि पेरू मध्ये पण दोन एक प्र प्रकार आहेत वाट एक कस मधून पांढरा निघतो आणि मग आतून लाल निघतो एक हो
नाहीेतो
हो तेही वेगवेगळी चव आहे ना त्या पेरूंची पण कारण तो लहान लाल पेरू मध्ये बिया तर नसतातच आपल्या वाईट रेग्युलर पेरूमध्ये ते बिया असतात
बला
आणि हो आणि ते चव चवा्हामध्ये पण फरक असते हा थोडासा आपले बियाणवाला पेरू जो असतो तो थोडा गोड लागतो आणि जो रेड निटतो मध्ये असा पिंकिश मध्ये तो फिका असतो हो बरोबर आणि सवी वेगळी असते ना टेस्ट मध्ये लगेच फरक पडून जातो
रकड
हा लगेच फरक पडतो
हा बरोबर
आपल्या आरोग्यासाठी तर खूपच चांगले प्रत्येकाने खाल्ले गेले पाहिजे फळ म्हणजे एका होय ना पण फळ हे खाल्ले गेले पाहिजे
बरोबर
सकाळी सकाळी तर खूपच छान खाल्लंत अजून जस की लहान मुलांनी पण खाल्लेलं चांगलं अस आणि मोठ मोठ्या माणसांनी खाल्लेलं चांगलंच असतं त्या आपल्या रक्ताला आपल्या आरोग्याला हो
हो बरोबर
आजारी लोकांना फळत हे उत्तम मान जातात की फळ खावे अस कारण फळ आपल्याला विटमिन विटामिन भेटते प्रोटीन मिळते जास्त प्रोटीन आपल्याला कुठ भेटत हे फळमधूनच भेटत
आणि आजारी पडल तर हो फळच खा आजारी अन्न पण आपल्या शरीरात शरीरात जात नाही म्हणजे आपण जो देत नाही पेशंट असं पण खात नाही आजारी पडलं का म्हातारी लोक असो किंवा मुलं असो मग तेच आपण फळ कापून दिले म्हणा किंवा फळांचा वेगवेगळ्या फळांचा ज्यूस करून दिला
चालेल मॅडम मग
चालेल बर खूप छान वाटल तुमच्याशी बोलून मग चालेल